हो हो होय काय करतय नमशकारते काय जेवणाची तयारी चालू झाली की का हो ना आपण आज सामाजिक संस्थांवर बोलूया का थोडं
चालेल
हा तु्ी आहे ताई त्यांच्याशी संलग्न असं म्हणजे एखाद्या संस्थेशी वगैरे
अ तसं मी मला म्हणजे अजून इच्छा खूप आहे असं करायचं कुठ तरी सामाजिक कार्य नक्की नक्कीच करावं असं वाटतं पण म्हणा एवढं वेळ मिळत नाही ना घरच्या गोष्टी मधून वेळ मिळत नाही त्याच्यामुळे हा तसं म्हणजे आहे मी आपल्या हम्म समाजाच्या संस्थे
हो असं थोडसा असं बोललं जातं की आपला एक ऋण आस त ते समाजात ला द्याव लागते म्हणून ना तेच आस खूप आता खूप म्हणजे इतक्या संस्था हे झालेल्या आहेत निर्माण की काय कुठे कायनेमकी कोणाचं खर काय आसं ते पण कळत नाही.
म्हणजे मी ज्या संस्थेमध्ये आहे ना जॉईन त्या संस्थेमध्ये म्हणजे आसं काही कामं केली जातात की जी म्हणजे कुणाला रक्ताची गरज असते इमर्जन्सीत हा रक्ताची गरज हे कुणाला कुणाची गाडी बंद पडली कुठं किंवा कुणाला नोकरीची गरज आहे अ हा हा एक प्रकारे मदतच कुणाच व्यवसायात कुणाला मदत हवीये आसं म्हणजे हा एकमेकांनी एकमेकांना मदत करणे.
हे काळाची गरज हे आता खरचं खूप गरज हे कसं हे ना लोकं अशी सीमित झाले आहेत सगळं आपलं आपलआपलाच बघ तात बरेच जण कोणाला अशी मदत म्हणजे अ लोकांना असं वाटतं की पैसे देऊन कराव लागत पण न पैसे देता पण त्या गोष्टी ष्टी सहज होऊ शक
होऊ शकतात बरोबर बरोबर
तेच ना आता महिलांसाठी किती म्हणजे आपण फक्त नावाखाली बरीेशी अशी संस्था आहेत की जे फक्त नावाला आहेत क पण कार्य काहीच करत नाही.
बरोबर आहेत आहेत बरोबर आहेत बरोबर
काही ठिकाणी गेली होती तिथे वृद्धाश्रम आहे म्हणजे महिलांसाठी वृद्धाश्रम होत मुलं म्हणजे ते इतके छान त्यांना म्हणजे अगदी ए. सी चे रूम जी संस्था होती ना त्यांनी इतकं छान काळजी घेतलेली त्यांची म्हणजे अगदी ए सी चे रूम वगैरे त्यांचे औषधं म्हणजे मुलं सोडून गेलेली चांगल्या चांगल्या घरची मुलं सोडून गेलेली त्यांना ते इतके छान म्हणजे एक आहे एक महाराजच ते चांगले पण त्यांनी इतकं छान म्हणजे स्वतःची आई मुलं सुद्धा नाही करत इतकी त्यांची काळजी घेतात त्या संस्था
अरे वा खूप छान खूप छान हा नाही असं पाहिजेच ना मुळत कारण कस आहे की बघा बरेचसे आई वडील असतात अगदी पोटाला चमटा घेऊन आणि स्वतः उपाशी - ती राहून मुलांना मुलंच भविष्याकडे लक्ष देतात त्यांच्यासाठी प तू अ थोडे थोडे पैसे जमा करून त्यांच्या शिक्षणा
शिक्षण एवढं चांगलं देतात इतकं चांगलं की ते अगदी म्हणजे परदेशात गेले किंवा बाहेरच्या देशात मोठ्या कॉलेच्यावर असतात ते खरं आणि काय- त्यांना म्हणजे जाणीवच नाही मोठे झाले जाणीवच नसते अजिबात की आपल्या आईवडालांनी आपल्यासाठी
हो हो हो हो मग अशा वेळी होत काय की एवढ करतात आई वडील पण शेवटी मग मुले फॉरेनमध्ये गेले का मग तिथे स्थिर होऊन जातात कारण तिथे कसं मोठे मोठे नोक क्रिया म गलेलठ्ठ पगार हे सगळं दिसतं ना भौतिक सुख दिसतं एवढं हम्म त्यांच्याने हा हा हा हो मग त्यामुळे काय होतं हम्म
म्हणजे बऱ्याचदा असं वाचायला येत बात म्यान मधे की म्हणजे अगदी अगदी त्या मरणावस्थात असतात तरी त्यांना मुलं म्हणजे शेवटच्या क्षणाला सुद्धा यायला त्यांना वेळ नसतो.
हा बरोबर हो ना, हो ना, मग काय होत की अशा वेळी ना एक तर त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात जाव लागत कारण इथे घरी जरी राहिलं, त्याचं घर कितीही मोठं असलं तरी पण मग असं त्यांची काळजी घेणार कोण कोणीच नसतं ना असं. हा मग त्यांच्यामुळे ते वृद्ध आश्रम मधे जर गेले तर तिथं मग म्हणजे त्यांच्यासारखे ते बरेच अस आजूबाजूला मग त्यांच्याशी अह गप्पाटप्पा, काही मनोरंजन हा. असं हे करून मग जातात त्यांचे बिचाऱ्यांचे शेवटच दिवस तसेच निघून म्हणजे बघ पण या गोष्टीत ना मला अह ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि सामाजिक संस्था जे आहेत जे वृद्धाश्रम चालवतात त्यांना खरंच त्याच खर खूप क्रेडीट द्यायला पाहिजे ना कारण त्यांच्यामुळे ह्या बीच बिचाऱ्याची व्यवस्था स्था तरी होते
खरंच आहे खरच आहे तर त्यांचे औषध वगैरे नंतर जेवणाची सोय, कपडे लत्ते सगळी काळजी घेतात खरंच अप्रिशिएट करायला पाहिजे अशा संस्थांना. नंतर अनाथ मुली वगैरे आहेत बघा खूप म्हणजे त्यांचा शिक्षणाचा खर्च आता त्यांच्या लग्नापर्यंत ते म्हणजे त्या संस्था अगदी आपल्या स्वतःच्या पोरी सारखं त्यांना सगळं आहेर देता त, त्यांच लग्न करून देतात. किती छान ते आपण थोड तरी आपला खारीचा वाटा त्यांना तरी द्यायला पाहिजे. अशा संस्थांना
एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे ह हो हो कारण कस कस होत की कधी कधी आई वडिलां- मुलगी म्हणून नौकशी असते म्हणून टाकून देतात ते ह किंवा काही काही लोक कसे कि गरिबीमुळे त्यांना नको असतात मुलीमध्ये तर ते काही तर अनाथ आश्रमाच्या इथे येऊन सोडून जातात गुप-
हो हो मग हो ना किती अगदी नवजात बालक मुली आहे म्हणून किंवा चार चार सहा सहा महिने मुली तर तुम्हा म्हणजे त्यांना नाही होते तर मग त्यांना त्यांचा खर्च नाही उचलला जात अशाच ठिकाणी
हो हो पण बघा ना ते म्हणजे त्यांनी जरी आई व- -डिलांनी स्वतः सोडून दिलेलं त्या बिचऱ्या अं छोट्या छोट्या बाळांना पण हे संस्था स्वतः ती जबाबदा - -री घेऊन त्या मुलांना लहानच मो करतात एकदी काळजी ते घेऊन त्यांना त्यांचे शिक्षण पण करतात आणि शिक्षण झाल्यानंतर परत नोकरीला लावून देतात आणि एवढंच करून थांबत नाही तर त्यांची लग्न पण लावून देत देतात आणि लग्न च्या वळी ते भाडी कुंडी संसार
सगळा हेर वगैरे त्यांना देतात हो मुलींना वगैरे तेच
जप
खरं आणि त्या मुली पण तेवढ्या अटॅच असतात त्यांच्याशी खरंच आहे आता आपल्या त्या सगळीकडे म्हणजे आता बघा खूप मूकबधीर वगैरे त्यांच्यात चालवतात संस्था वगैरे त्यांचे पण कोणीच काही ना म्हणजे ते समजत नाही त्यांच्या भावना कितक्या असतात की ते समजत नाही.
खरंच आहे खरंच आहे किंवा ना मग काही काही वेळा काय होत की दत्तक देतात बघा ते म्हणजे इकडचे असताना दुसऱ. दुसऱ्या देशातले लोक
हो परदेशातल्या परदेशातले घेतात बरेच आपल्या भारतीय अडॉप्ट करतात भारतीय भारतातले जे मुलं वगैरे आहेत ना परदेशातले लोक खूप अडॉप्ट करतात तिकडे हो.
त्यांनानकोशी झालेले म्हणून सोडून दिलेले आई वडिलांनी लां पण अशाच मुलांना मग ते. घेऊन जाता आणि त्यांचे छान शिकते. वरे सोय कर स्वतच्या पायावर उभे करतात. आणि खरंच त्यांचं म्हणजे पुढचं सगळं भविष्य एकदम छान घडतं मग. असं असंही होतं म्हणजे आणि हे सगळं घडतं ते अनाथ अस. प्रमाण मुळे कि त्यांनी त्यांना वेळेवर सहारा दिला.
आता आपल्या त्या सिंधुताई, सपकाळ सिंधुताई सपकाळ किती छान त्यांचं ते किती त्यांनी हे केलं ना त्यांनी मुलींसाठी, आणि अनाथांसाठी म्हणजे त्या अनाथांची आई म्हणून सगळीकडेच म्हणजे आयुष्यभर विसरणार नाही त्यांचे उपकार ते त्यांनी के करून गेल्या आहेत त्या म्हणजे नसताना पण असताना तर केलंच केलं नसताना पण अजूनही ते चालू आहे त्यां कार्य इतक चांगलं त्यांनी आपला हे केलेल आहे अश्या संस्थाना आपण मुलांना घेऊन जायला पाहीजे त्यांना पण कळलं पाहिजे की कसं काय तर म्हणजे आता मुलांना जे मुलांच्याकडे भरपूर पैसा आहे आई वडील चांगले कमवत
हा बरोबर हा बरोबर आहे हा तुमचं म्हणण एकदम बरोबर आहे मुला नाही हे दाखवलं पाहिजे ह आणि जस मिळेल ना आपल्याला आपल्याला जस म्हणजे इनकम..
हो त्यातला हो खरीचा वाटा द्यायला पाहिजे हो मी काय म्हणते बा बघा आपण मुलांचे वाढदिवस लग्नाला एवढे पैसे खर्च करतो सगळ्या गोष्टीला तर तेच वाढदिवस आपण त्या मुलांसोबत का नाही, करू शकत तिथे त्यांच्यासोबत आणि. किती त्यांना आनंद किंवा एखाद्या मुलाच आपण थोडा तरी म्हणजे शिक्षणाचा खर्च कळला पाहिजे किंवा त्याच्यातला थोडा एखाद्याला आपण दत् घेऊन तिथेच राहू बला आपल्या घरी न तथेच राहुन त्यांचा खर्च थोडा तरी
करू शकत हो हो आणि ताई अजून काही संस्था आहे सामाजिक संस्था जस की बघा हे गायी वगैरे, असतात भटक्या गायी, असुन. कधी कधी बघा त्यांना असं फिरत फिरता फिरता कधी त्यांना पिल्ल पण होतात. बघत म्हणजे गो संरक्षण.. असं गायींचं रक्षण करण्या ज घ
हो खूप खूप हो आणि कुत्र्यांना सुद्धा हे रस्त्यावरच्या कुत्र्यांना सुद्धा जे कुत्र्यांना वगैरे असतात त्यांना सुद्धा अे संस्थ सांभाळणारे भरपूर आपल्याला ते अ बघायला थोड विचित्र वाट ते खरं वाटत की काक पणग खर मा
नाही कारण मी बघितलेलं आहे ना म्हणजे काही काही लोक आहे ना की गाई गा असात काही काही मातारे झाल्या दुध सोड अ गाना गा का घ त्यागाई अ त्यांच्या इथं आणतात आणि तिथं आणून मग त्यांची चारा पाण्याची सगळी सगळी व्यवस्था करतात आणि त्यां त्यांना म्हणजे जगवतात
खरंय माणसांचा सवास तसा आहे गरजेपुरत थोडं आप आप जवळ करतात आणि गरज संपली कि म बाजू लागत आची परथ म्हणजे म्हणून
हो
चालेल त खूप छान माहिती मिळाली मला तुमच्याकडून चालेल त धन्यवाद ते